हा बोल आता... काय चाललंय अगं मी लग लग्नाला गेले होते ना त्यामुळ सकाळी मला वेळ नव्हता
कोणाच झा
माझा मित्र आहे ना कॉलेजमधला तेच लग्न होत
ह
मग तिकड गेलेलो मग तिकडून आत्ता लो हे जरा उचलून बघ कोण आहे
आग माझय का मैत्र नाही जव आज माझ्या मैत्रिणीच पण लग्न होत
मगि दे ना यसू
नाहीय ब कुठला लांबत लांबूत ग
हो
लांब होत होत हम् एक सलकरण घेतच होत कोल्हापूर काही एकक्षलकरांचे कुठ तररी होत ग
हम्म हम् हम्म हे गांधीनगरमध्ये होतं मग गेलेलो तिकड माग आलो लग्नाला जाऊन
नवरेचं नाव का होतं
सौंदर्य
माझ्या माहिती
सौंदर्या ना हम्म हम्म हम्म तिचं होतं ते मग ला लग्नाला गेलेलो सकाळी मग तिकडच होतो मग मघाशी आता आलो थोड्या वेळापूर्वी असं झालं मला तू बघितली मी रस्त्यावर होतो तुझा कॉल आलेला त्यावेळेला मग आणि नंतर म्हणलं राहिलच मग तिथ गडबडी
काय बोलणार होतो
लग्नात काय बोलणार होतो नाही तिथ कस झालं गर्दी भरपूर झाली आणि मग काय सगळीजण दंगा मग काय वेळच आता मग संध्याकाळी मला कळलं ते आहे तू त्याच्यासाठीच फोन केले असशील मग म्हणलं संध्याकाळीच करूया
नाही आणि मला पण सकाळी बोलणं झालंच नसतं आमच्या घराच समोर एक बांधकाम चालू आहे की नाही
हम
तिथं आज स्लॅप होता अगं आणि लई दिवसभर एवढा आवाज एवढा आवाज आत्ता कमी झाला
हो झालं काय मग
हम्म आता झाला ना मग गेले ते मग काय झोप पण नाही काय
उद्या मावशीन बोलवलंय
होय की
किती वाजता जायच आगदा अकरा पर्यंत येतो बघ मी
हा जा मी पण अकरा साडे अकरा वाजता
हा हा मला घरातला आवरून ते नेणार मग मी
मला पण उद्या संडेलाही काम असतय अग फरशी सगळं घर स्वच्छ
हम् मग ते सगळं काम आवरूनच जायचं उगच लै लवकर पण नाही जमणार
आणि संध्याकाळी पण वेळ होणार ना मग कशाला एवढ्या लवकर
संध्याकाळी जास्त वेळ करायचा नाही सात सात सातच्या आत
म्हणजे सात तरी वाजणार ना आपण तिकडे खायला जाणार
ते पण आहेच की आणि काय मग मग ते मला रात्री तू फोन केलेली सांगितली मला आमच्या मम्मीनं तुम्हाला बोलवलंय म्हणून बरं म्हणलं ये मग चालतंय म्हणल बरं म्हणले मग आणि काय ते सांगाल त इथं तिथं काय काय काय काय मग ऐकलो आणि मग म्हंटलं बर ठीकाय चालते म्हणलं मग तू साक्षीला फोन केलेलीस काय ते विचारायला संजनाला सांग म्हणून
नाही केला आता मेसेज करतो
कर मेसेज करून बघ काय म्हणत्या
ती काय म्हणल ते
आणि मग मी अस विचार कारलोय जर जॉब लागला तर मग इं सीईटीचा आणि ते एमसीए कसं करायचं तो पण एक प्रॉब्लेम
रिझल्ट लागलाय की आमचा
ह मग ऍडमिशन प्रोसेस
अ नाही अऍडमिशन प्रोसेस सुरू होऊदे पण आता जौब लागला तर हि एम सी ए कसं करणार ना एवढे दिवस सुट्टी आहे तेवढ दिवस म्ह कामाला घेणार त्यानंतर तर मग मी सोडून टाकणार असं तर करू देणार नाही त
हम्म तसच होतंय मगकी आम्ही तर गावभर रिझ्यूम देऊन ठेवलाय कोणच काय रिपलाहीच नाही कुठ काय करायचं टेन्शन विचार
तुझं कुठलंही इलेक्ट्रिक फीलल््डण
हम्म
म कुठुब आहे कुठं असतात तुमचे जॉब् नक्की
आता दिलाय की पुण्यात पण पाारसा कंपनीमध्ये रिझ्यूम दिलाय माझ्या फ्रेंड न त्याचा पण दिलाय आणि माझा पण दिलाय तिकंड पण काही रिस्पॉन्स नाही फोन पण नाही त्यांचा मेसेज पण नाही मेल पण नाही काहीच नाही
तू मेल बघतीस नव रोजच्या रोज
का बघतोय त्याला पण नाही मला पण नाही दोघांना पण नाही त्याचा तर एक्सपिरियन्स आहे तीन तीन वर्ष तरी त्याला नाही आणि मला पण नाही
ते सगळं अवघड झालंय जॉबस
बगकी कशा शिकून पण काही उपयोग नाही नि दान ते आर्ट्स बीकॉम केलेल्यांना कोणत साध्या बाध्या कामावर तर घेते ते पण आता मग इंजिनिअरिंग करून ते काम करायला जाणं म्हणजे लाज काढून घेणं प्रकार आहे मग काय आ ते बीकॉम बी हे केलेल्याना निधन पतसंस्थेत तर कामाला घेतात
अगं क्ला क्लार्क म्हणून तरी पंधरा हजार पगार देत
मग आपलं पेले चुकल्यासारखंच वाटते मला तर
ते नव आता एक माझी फ्रेंड आहे अंजली म्हणून तेच म्हणजे त्यां जरा फायनान्शियल कंडिशन म्हणजे म्हणजे त्यां तर हाय आहे खर खर त्यांचं पप्पांच कस आहे मुलगीचेिक शिक्षणावर जास्त इन्व्हेस्ट करायच नाही जे असेल ते मुलग्यावर असा आहे मग आ आतापर्यंत तिचं कास्ट वगैरे सगळं म्हणजे स्कॉलरशिप मिळून ते झालं शिक्षण माता तिला शिकायला पुण्याला जायचंय पण त्यांच पप्पा म्हणाले तेवढं पै शिकून घालणार असं तस
मग त्यांना कास्ट मुळ कमी फी वगैरे नसत्या वय
फी कमीच आहे की पण राहण्या राहण्याचं काय कमी होते व
हम्म ते पण आहेची
मग तेवढं का घालणार नाही म्हणण मग तेच ते आता जरा मला सांगाल ती तिला म्हणजे तिला ल वाईट वाट भले आ अस तस
असं का विचार करतात माणसं काय माहिती उगचच कशावरना पण काय पण आता यांचा मुलगा काय शिकून उजेड पाडणार आहे म्हण एवढा
ते तेचमला पण म हिजं कसं होईल ना हिचं नुकसानच होणार ना फ
मग ही शिक हुशार असून पण तिचा काय उपयोग नाही आणि तो काय तेला त्याच्यावर तेवढे इन्व्हेस्ट करणारय आणि तू शिकलाच नाही तर काय करणार आहे मग हेनी
शिकालायक आता त्याची बारावी झाल्या त्यांन तेला सीटीला मार्ग पडल्या ते तात्यासाहेब पोरेला घालणार आहे फार्मसी ला
फार्मसी काय मग इकड एस आय टीला पण आहे हित अशोकराव मान्यला आहे मग तिकड साहेबोरीला का
अशोकराव मानेच घेतला कुठलं तररी अशो सुुप्रा माने्य काय तात्यासाहेब कोरे म्हणलाग
तात्यासाहेब कोरेवाल्यांचं फार्मसी कॉलेज आहे
माह मग अशोकराव मानेच आहे का
काय माहिती बहुतेक असलं अशोक राव माने कुठलाच आहे बघ जाताना की तेेच की फार्मसी कॉलेजच आहे ते
ह् मग काय बघितलं नाही सोड एस आय टी आय काय फार्मसी
आता चालू केले फार्मसी आहे परत नर्सिंग आहे आता बी ए एम एस एम बी बी एस बी एस जचे मे सगळं सुरू करणार आहे ते त्यांच जैनापूरला जैनापूरला अग्रिकल्चर कॉलेज आहे की नाही तिथं सगळं बाकीच्या ट्रेंड चालू करणार आहेत आता मान्यता करून आणल्यात तेनी पण आता चालू करणार कोर्चेस बिल्डिंग नकोय त्याला फार्मसी तर घेत त्यानी बी डी आणि बी दोन्ही पण डी बी आणि एम मॉट
हा हा म्हणजे ते कुठे आहे ते जैना पूरला काय हित
जैनापूर ला
फारमसी तर नाहील जैनापूर किती लांब हितंन
गाव वगैरे आहे की तिकड आहे जैनापूर तिकडं ग जयसिंगपूर नाही दोन्ही पण मडियम असत एवढच पडते इकड तिकडं करंजीवाल्यांना ते पण तेवढंच पडतय अशोकराव माने त्यांना लांब पडतेय कारण इथं हातकनंगले क मला बावीस किलोमीटर म्हणल्यावर तुम्हाला तेज्यापेक्षा चार पाच तरी जास्त धरायला पाहिजेत मग तेवढंच होतय दोन्ही पण त्याच्यामुळे दोन्ही पण समजच पडते त्यात काय एवढं लांब जवळ असं काही नाही
जी जी जी
त्याच्या मग बघायचं आता काय आता काय सगळीकडे सगळी ते सगळी एस आय टी मध्ये सगळ त्यांनी सुरू करायलाच लागलेत ना कारण ते आता सगळीजण इकडची मुलं तिकडचाललेलं बघून लगेच इकडं पण त्यांनी ते सु कराय लागल्यात कारण अशोकराव मानेला इचलकरंजी मधनं चार ते पाच बस जातात रोज सकाळच सकाळी मग एवढी जण आणि स्वतः स्वतःच स्वतः बस न जाणारे आणि वेगळीच कॉलेजच्या चार बस येतात हम्म मग
अग फार्मसी फार्मसीच इथे एक पण कॉलेजेस नाही आहे एक पण
अगं एकच होत अशोकराव माने म अशोकराव मानेवाल्यांचे पण दोन कॉलेज आहे एक आंबपला आहे हम इचल करंजित नाईच आय
त्यांना तिकडंचच ऑप्शन आहे ना
हम्म त्यामुळे ते तिकडं पण ते काय म्हणतात येण्याचाण्यात वेळ जातोय
हम्म होय ग लय वेळ आणि त्याचा खर्चा नाही त्याच बसच किती माहित आठ का नऊ हजार
ह आणि तिथं कस होत आमच्या कॉलेजला पहिला पहिला कस हो होतो माहितीय काय म्हणजे जी कास्ट मध्ये आहेत त्यांना बस फ्री असं होतं आणि जे नाही आहेत त्यांना तेवढी बसची फी मग आता ते बंद केलेय सगळ्यांना फी केल्या. असं विषय हाय. हम्म त्यामुळं काय उपयोगाचं नाही आहे. आम्ही पहिला डिग्रीला ऍडमिशन घेतलो की त्यावेळेला म्हण कास्ट वाल्या ल्याना फ्री बस फ्री म्हण आणि त्यांनी सगळीजण तीच बस बसमध्ये आणि आम्हाला जागाच मिळणार नाही उभारूनच जायला लागणार सकाळी पण आणि संध्याकाळी पण उभारून नच यायला लागनार.
आणि त्यांचे एक्झामच्या वेळेला आणि एक्झामच्या वेळेला आणि त्यांच्या बस नसतात न्हव
एक्झामच्या वेळेला बस नसत्यात असं नाही एक बस असतीया की खरं त्या एका बसमधन त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार म्हणजे जास्त ज्यांची मेजॉरिटी असल त्या वेळेला कॉलेजमधनं संध्याकाळ काळी बस सुटत्या मग येताना मग महामंडळनच यायला लागतय असं होतय.
म फि भरून काय उपयोग बसची
बग की मग असं व्हायला लागलं मग आम्हाला काय करणार की आमची हात कनंगलेची बस होती की नाही ती आम्हाला ज्युनियर कॉलेजची बस यायची त्यात मर्ज करणार. त्यांच्या त्यांच कॉलेज सुटणार सहाला म स पर्यंत थांबायचं आमचं कॉलेज साडेचार ला सुटल्यावर आणि मग त्या सहाच्या बसमधन यायचं. म्हणजे साडेपाचला सुटायचं. साडेपाचला सुटणार सगळीजण येऊन सुटेपर्यंत वाजणार की गावाला सोडत एक एक एक परत
तेच की
मग आता वेळ होणार आम्हाला
टाइम फुकट वाया जाणार की तेवढा
मग तिथं उघचच बसायचं आणि त्यांचे ज्युनियर कॉलेजच सर येणार आणि आम्हाला म्हणणार तुम्ही कशाला एवढा वेळ वाया घाल म्हणजे तुम्हाला का बसायला जागा पाहिजे आमच्या आता म्हणजे आत्ताचं टायमिंग आमचं आहे आमच्या मुली बसणार. तुम्ही उभारायच मग आम्ही पण एकदा भांडणच काढलं आम्ही पण अशोक हाय म्हटलं आम्ही काही वेगळ्या कुठल्या ह्यच्यातन येत नाही म्हटलं आम्हाला पण जागा पाहिजे. मग आम्ही पण कंप्लेंट केली मग ते सर म्हंटले बर बर असू दे असू दे बसून जाऊ दे.
तेवढंच आहे तर तुम्ही बस फॅसिलिटीज वाढवा तुमच्या
होय आणि त्यांनी बस अस विकत घेत नाहीत रेंट न घेतात बस मी करतो ग परत तुला आता कट झाल्यावर
बर बर रेंट न घेत्यात ते आमची अत्ती आहे कनी इथं खोचीला दिलीया बग त्यांची पण एक मोठी बस आहे तिने त्या अशोकराव मानेलाच लावली आहे की असं भाड्याना घेत्यात त्यांनी बस
हा होय बस असं त्यांनी महिन्याला भाडं देऊन